ह हॅलो ताई नमस्कार तई.
नमस्कार बलाना ताई.
हम् कशा आहात तुम्ही
मी छान तुम्ही सांगा
मी पण ठीक आहे तुम्ही का कधी तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? कि सामोर सुरू होत. सोमवार सुरू होतो आणि बघता बघता रविवार येतो. पण आपण ठरवलेली अर्धी कामेही पूर्ण होत नाहीत. हॅलो आठवड्याचे नियोजन करण्यासाठी
प आपण देवसागण काम करत राहतो. पण संपूर्ण आठवड्याचा विचार करतच नाही. आणि आपण आठवड्याचे नियोजन फक्त कामाची यादी नाही तर आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन करतच नाही आणि ते आपण केले पाहिजे.
हो ना. आठवड्याचे नियोजन करण्यासाठी सर्वप्रथम शांतपणे वीस ते तीस मिनिटे बाजूला काढा. नोटबुक किंवा डायरी घ्या आणि स्वतःला विचार विचारा. या आठवड्यात मला कोणती महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहे. कुठली कामे आहे माझ्याकडे जे मला करायची आहे.
हो ना ताई असं केलं पाहिजे पण असं कोणी करतच नाही. अ अगदी खूप छान सांगितलं तुम्ही. कि नोटबुक आणि डायरी घेऊन आपण स्वतःला विचार करून आपण ही कामे लिहिली म्हणजे लिहून काढली पाहिजे. वीस ते तीस मिनिट आपण स्वतःसाठी देऊन. त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टीचे नियोजन खूप चांगल्या प्रकारे होईल. जसं की आपण कामांचे कामाचे आपण तीन भाग केले पाहिजे. अत्यंत महत्त्वाची कामे. अ महत्त्वाची पण तातडीने नसलेली कामे. नंतर करणार करता येणारी कामे असं पण आपण त्यामध्ये करू शकतो.
हो बरोबर. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी अभ्यास गृहपाठ आणि परीक्षेची तयारी ही पहिल्यांदा क्रमांकाची कामे असतील ना.
हो बरोबर आहे. आणि कस करणार सा जे लोक नकर. न कुटुंबासाठी वेळ यांचे नियोजन हे आवश्यक आहे.
हो ना प्रत्येक दिवसासाठी जास्तीत जास्त तीन मोठे उद्दिष्ट ठेवा. खूप मोठी यादी बनवलेली तर निराशा येऊन जाईल छोटी छोटी यादी बनवली तर पटकन लवकर लक्षात येईल ना.
हो ना त्याच्यामुळे कस आहे आपण विश्रांत सा वेळ दाखून दे
बोला हॅलो
श कामे काणे कस आपली
हो आपल्याला स्वतःसाठी पण तर टाइम द्याव लागेल ना. हॅलो. हॅलो ताई. हॅलो. हॅलो हॅलो ताई ऐकत आहहा तुम्ही हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हो ना आठवड्यातून आप
मग विश्वास
हो अगदी बरोबर बोल आपल्यासाठी पण दहा दहा मिनिटे काढून स्वतःच्या आठवडा घ्या काम पूर्ण झाले का राहिले पुढच्या आठवड्यात काय करायचे आहे हे पण आपण लक्षात आणले पाहिजे ना
प्रवा आपण कमी